बोला.
हम्म बोला काय चालू हाय?
काही नाही ब आता झाड-झूड वगैरे चालू होती कामं.
हाव काय आता आमचे पण तेच आहे चालू.
हो का.
हाव.
हम्म.
संध्याकाळ झाली म्हटलं म्हणजे संध्याकाळचे कामं आपले चालू होत्यात.
हो हो.
बाकी काय अजून नवीन विशेष?
नवीन विशेष तर काही नाही बा आता.
पाऊस सकाळी आला आणि निघून गेला नाही.
हो पाऊस आला होता ना सकाळी.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
दिवसभर ते पावसाचा हेच चालू होता येणं जाणं चालू.
नाव काय हम्म. .
उम्म हम्म.
पाऊस पाहिजेच ना आता काले किती चांगलं कडक उन होत आणि परवालाही ऊन होतं पाऊस पाहिजेच होता.
हा पाऊस पाहिजेच होता ना.
हम्म मस्त थंडीगार हवा चालू आहे म्हटलं बाहेर.
हो आता हवा चालू आहे हम्म हम्म.
मग चांगली आहे हवा.
हा ना.
आणिखी काय नवीन विशेष?
नवीन तर काही नाही तुम्हीच सांगा गेल त्या काय कुठे फिराय गिरायले.
नाही फिरायला तर गेली नाही कुठं.
नाही गेये.
पाहू आता वेळ आहे अजून.
हो काय.
आता वातावरण तर जास्त होत्या पावसाच पावसात जायची मजा येते.
हो हो, हम्म हम्म.
त समजा आता गेलंय तर काही हे नाही ना म्हणजे. ऊनच आहे ना काही जास्त एवढा आता सध्या जास्त पाऊस नाही झाला तर मग.
नाही सध्या इतका काही पडला नाही पाऊस म्हणा.
हम्म.
हम्म.
मस्त मुलांची शाळा पण सकाळची होती. का बरं काय माहिती नाही तर दुपारी शाळा राहते त्यांची. काहीतरी आहे म्हणतात अ शिक्षक लोकांचं.
हो काय.
हो आता अठरा तारखेपर्यंत म्हणतात सकाळची शाळा आहे पूर्ण इकडे तसच आहे म्हणतात सर्व इकडे.
हा काही असेन मग शिक्षकांचं.
नाय.
हम्म.
हम्म आता ट्युशनचा मग टाइम बदलत ट्युशनची वेळ वेगळी होते. म सर्व बदल बदल बदलच होते ना मग एक तर ट्यूश''--'' न होती तर ती म्हणजे नाही घेतली कारण ती टायमिंग. ना मग कोणत्या वेळेवर शाळा आहे आणि कोणत्या वेळेवर ट्युशन ठेवायची. तर शिक्षकांचं मग एवढं काही क्लिअर नव्हत.
हा ना,
हम्म. ''हं ''हं ''हं '' काही नवीन सांगा आनंदसागर पहायला गेले होत्या की नाही.
नाही आता गेलोच नाही बंद होतो तेव्हापासून गेलोच नाही आम्ही आनंदसागरमध्ये.
हो बंद होत तेव्हा बसून गेलेच नाही समजा आता कसं पहिले तरीन चांगलं चालू होत. त जात होते समजा.
हो आता ते तिथ. थ काही एवढं व्यवस्थित नाही ना ते झाडं वगैरे म्हणजे असं. चांगले झाले नाही आता पावसाळ्यात करतील ते व्यवस्थित.
झाडेही म्हटलं उऊरूनही इतकं लागत होतं का नाही आम्ही दर्शनाला गेलो होतो तिकडे आन ते दुसरं पार्किंगचा एरिया आहे ना त्या साइडन. तर म्हटलं इतकी ऊन होती कि खूपच वाटत होती कारण ते स्लॅबचच आहे ना पूर्ण खालचं. अ आजूबाजूला झाडं होती आणि रोड पण खूप मोठमोठे आहेत तिथं. अ तर मग. खूपच जास्त ऊन वाटत होती आम्ही तिथून वॉटर पार्क ला जाणार होतो. शेगावला म्हटलं दर्शन करते आणि तिथून वॉटर पार्क ला ते खामगाव रोड ना आहे. हम्म वॉटर पार्क ती''--'' तर मग जाणार होती.
हम्म
मग आमच नाही काय म्हणजे जाण झालच नाही. कारण की मुली मुली म्हनत होत्या चाला म्हणून. कस उन्हाळ्याच्या वेळेस जातात ना. तर मग मग घरचे कोणी म्हणत होते की नाही म्हणत आता सध्या ऊनय म्हणत. मुलांना ऊन बिन लागेल म्हण उन्हात खेडतील म्हणत पाण्यात म्हणत. आणि तब्येता खराब होतील. कारण की तापमान बी जास्त होत ना. तर त्या म्हनत मग नंतर कधी आपण येऊ म्हणत, मग जाऊ म्हणत. म्या म्हटल मग ठीक आहे. मग राऊ द्या कस मुलांच एक वेळा तब्येत बिघडली म्हणजे मग सलईनच सुरू होता त्यांना. थोडस म्हटल सैन होत नाही म्हटल या मुलांना म्हटल.
हाव ना.
हा सलाईनच द्या लागते एकदम. म्हटल राहु दे बाई त्याच्यापेक्षा म्हटल आपल घरीचर आहे आपल. पण दर्शन करा, आणि जेवण करून घरी चला म्हटल. स्पेशल गाडी केली होती आम्ही. हम्म ह तिथ वेळेवरच मग सल्ला बदलवली. तुम्ही गेल्या तिथ मग काय, काय काय आहेय तिथ.
वॉटर पार्क मध्ये काय?
अ तिथ धबधबे आहेत. असे मस्त ते पाणी पडते वरून.
आणि स्लाइड करायसाठी पण आहेत.
हो काय
हा मस्त आहे तिथ. उन्हाळ्याच्या साठी खूप छान आहे ते.
हम्म
नाही ना जाऊ आता आम्ही एखाद्याेळेस. आता पुढच्या वेळेस तर नक्की जाऊ. ऊन ज्या म्हणजे जास्त तपाच्या अगोदरच आम्ही जास्त तापमान वाढायच्या अगोदर मे महिन्यात म्हणत होती मे महिन्यांनी तिथ मी म्हटल राहु द्या बयी तुम्ही दिवसभर पाण्यात खेळतान आणि बीमार पडतान.
हा मग तेच आहे ना, माझ बाळच तर बिमार पडल होत.
हा आणि त्याच्यानंतर हाव घे हाव ना मग बिमार पडत आता कसल, बाकी त्यांचा कॉस्ट्युम पण मिळते ना म्हटल तिथ.
हो कॉस्ट्यूम पण भेटते.
हम्म एक हे आहेत ना, त्या गावचे होती हो ते सहल गेली होती. शाळेचीच गेली होती तिथ. तर मी त्यांच स्टेटस बघितल होत. सर्व मुलांना जितकीे मुल शिक्षक सर्व जण होते ना, त्यांना त्यांचा कॉस्ट्यूम दीला होता. इतकी मजा केली होती ना त्या शिक्षक लोकांनी कि खूपच
हो काय
हो तिथंच वॉटर पार्क मध्ये गेलेले होते ते. म्हटल हो काय. मग मुलं पण खूप हरकले होती की, चला चला चला चला म्हणून. आणि तेच शिक्षक लोकांनी सांगितल होत की, जात का जाऊ म्हणजे वॉटर पार्क मध्ये. कोणाच्या अंगाला ताप असते. कोणाच्या अंगाला ताप असते तिथे पाण्यामध्ये येतात आणि तेच पाणी मग आपल्या शरीराला लागते. मग आपल्याला परत जावेची मग आपली, पण तब्येत खराब होती. मग मी म्हट असे सांगता आणि स्वतःच जातात म्हटलं, हे अन मुलांना असं सांगतात.
हा ना,
हो, तेन म्हणजे मुलगीच म्हणत होती.
ते तस मला एक प्रकारे बरोबरच आहे. त्याचं ते पाणी काय चांगलं असते. का आपण एवढे सगळे जण जातात. समजा तेच्यात
हा ना, एकजण थोडी असते. तिथं आता प्रत्येक गावाच किती लोकं येतात जातात म्हटलं त्याच पाण्यात सर्वजण अंघोळ करतात, अन त्याच्यातच स्लायडिंग करतात. त्याच्यामध्येच खेळतात.
हम्म आणि ते लहान मुलांना खूपच घातक आहे. ते पाणी
असय ना, म्हणून आम्ही कसं म्हणजे त्याच्यासाठी कस, खूपच विचार करून मुलांसाठी बरं, स्वतःसाठी तरी एवढं विचार करत नाही, पण मुलांच्या तब्येतीसाठी म्हणा की, त्यांच्यासाठीच आम्ही खूप विचार करून जातो. कुठं जायचं असल,
अ, मुलांसाठीच विचार करायला लागतयं. ना मग हम,
मग यांना कसं साईन होत नाही, मी कसं घराच्या बाहेर कधी जात नाही, पण ट्युशन शाळा हे ती फक्त बस बाकी बाहेर खेळायला, पण मुलांसोबत जास्त आम्ही पाठवत नाही तस आल्या मुली समजा, त्यांच्या बरोबरीचे खेळायला तर त्यावेेळेसच पाठवतो. आता काय बरं, हम्म, काय करतात कुठं- कुठं पाठवलंय. कधी तर काही ना काही होतेच म्हटल.
हो, बरोबर हाय.
हा कोणी काय बोलते, तर कोणी काय बोलते, त्याच्यापेक्षा आपल्या घरातच बरे आहेत.
नाही तर काय, आजकालची दुनि दुनिया खरी नाही आहे ना,
नाही का आपण तीन वर्षाच्या, चार वर्षाच्या मुली म्हटलं, त्याच्यावर किती अत्याचार केले जात म्हटलं, मारून टाकला म्हटलं त्यांना की, आपण न्यूज मधल्या ऐकायला, आता ती काही खरीच गोष्ट आहे ना, हम्म, आता कोणावरही म्हटल भरोसा करता येत नाही म्हटल.
नाही. भरोसा केलाच नाही जात.
जवळच ही अस आणि जोरच ही असलं तर विश्वास ठेवता येत नाही. मुलांसाठी बरं
हम्म,
रोजची एक न्यूज असतेच ना ती तशी न्यूज म्हटली म्हणजे रोजची असतेच एक ना
अ ठीक आहे म्हटलं आणि तेच चालतय म्हटलं. आता जास्त तर आमच्या घरी तर म्हटलं, शाळेत नेऊन सोडतात आणि सोबत ही घेऊन येतात. आम्ही असं सोडत नाही की, जा कोणाची सोबत नाही.
नाही नाही, बरोबर आहे तसच पाहिजे.
ताई सोबतच घेऊन यायचं, कुठं कोणावर विश्वास ठेवायला परत नाही ना. आणि कस रस्त्यानच जर कधी मुलांना इतकं समजते का समजा, इतकं झालं काय काय मुलांना असं कुणी चॉकलेट दाखवली काय झालं, तर माग माहीत नाही काय माही आपलं पकडल होत ना. आपली इकडेच होते ना वाटतं असं. हो चॉकलेट दाखवत होते. आणि त्यांना रुमालाचा वास देऊन, त्यांना किडनॅप करायच असं म्हटलं. म लहान मुलांसाठी तेच मग शिक्षकांनी सांगितलं होत की, पॅरेंट्सला सांग घ्यायला ये. या बोलवायचं आणि सोबत घेऊन यायच. आस पण माग झाल होत ते, रस्ता खूप झालं होत त्याच्यासाठी आपण पहिले अगोदरच सतर्क व्हायला पाहिजे.
बरोबर आहे.
आता पहिल्यासारखे लोकही नाही राहिले ना. पहिले कसे सगळे आपण विश्वास ठेवू शकत होतो कोणासनी पर
हा आणि जर कोणच बाळ नस कोणाच अस कुठं दूर पर्यंत घरी तर त्यांच्या घरी येऊन सांगायचं होत की, तुझं बाळ मला तिथ दिसलं होत‌. काहीच लक्ष देता असं आता नाही, आता जस दिसलं ना तसच राहू देतात. असं पण अटक केली काही म्हणतींनी काहीच नाही. ज्या वाईट र स्त्याला गेला ना. तर वाईट रस्त्याने जाऊ देतील पण त्याला चांगला रस्ता दाखवत की, चला म्हणून घरी बाई
असं. हा म्हणून तीच्यासाठी विश्वास ठेवायला पुरत नाही बरं कोणावर. मुलांबद्द साठी मुलांबद्दल म मी नाही ठेवत तस. मी स्वतः समजा घरच्यांनाच घरच्यांच्या सोबत पाठवते आणि घरच्यांच्या सोबतही यायला लावते. मुलींना.
बरं हाय.
मी कि ते काही नवीन
बस आणखी काही नाही बनवल.
आज काय होतं मग काय केलं होतं जेवणात?
आज बनवलं होतं. कढी. कढी होती आज आमच्या इथं.
हो ना. कढी ताक म डेअरीतून आणता की काय अस घराजवळच मीळत.
आमच्या घरीच आहे गाय. आमच्या घरीच असते हम्म.
ते मग तर बरोबर आहे. मग तर घरच तर काही घरतच राहतं.
हो बरं.
हा ठेवते मग मी आहे. कॉल मग नंतर कॉल करते तुम्ही.
हो हो ठीक आहे..